ह
खर भाऊ
नमस्कार नमस्कार
हम्म बोला
काय चालूय
काय नाही सगळं बरं आहे तुमचंच सांगा काय नाही काय नाही
बरं आहे आमचंही बरं आहे काय अडचण नाही जेवण वगैरे झालंय
हा जोन वगैरे
अच्छा कुठुून बोलता तुम्ही हो झालं जेवण वगैरे झालं आमचं
हा
कु कुटुंब बोलता
मी परभणी
परभणे बोलता का
हम्म
अच्छा अच्छा तररप प्रॉपर वर भस ना
परभणी प्रॉपर जिल्हा आहे मात परभणी
अच्छा अच्छा
तुमही कुटुमब बोलता
आम्ही तोंडाने बोलतो ना
ह नाही पण असं जिल्हा गाव
असं का असं मी संभाजीनगर वणून बोलतोय
संभाजीनगर संभाजीनगर जवळचेते आम्हाला एकशे साठ किलोमीटर हे जास्तीत जास्त
अच्छा अच्छा मग काय जवळची माणस आहेत तुम्ही आमच्या
व्यवथित झालं मग आपण
हो ते थवढं माणसाांं कसं हसतलं असं खेळत राहावं ना
हो ना
दि हो संभाजीनगर
हा
खानदेश आम्ही खानदेशच्या जवळ येतो.
ह तिकडे जळगाव भुसाळ तिकडे समजा.
हो नाही ते लांब येत आम्हाला चाळीसगाव चाळीस घ्या जावा
चाळीसगावाजवळ
हम्म
गाव कोणतं आहे तुमच?
गाव कन्नड ना
कन्नड
हो
आमच्या गाव समजा तालुका माझा आमचा जिंतूर तालुका आहे तो गाव भिवंडा
अच्छा अच्छा. जिंतूर चे आहेत का तुम्ही
हा जिंतूरचे आम्ही समजा प्रॉपरच म्हणलं तरी चालते. काय नाही आमच सगळं बरं आहे पाऊस आहे इकड
तेल नाही तरी ते चालेल काही अडचण नाही.
हा
मग बाकी
काही नाही आता दोन चार दिवसापासून सारखं पाऊस पडत इकडं
पाऊस पडतोय तुमच्याकडे?
हा आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे.
नाही आमच्याकडे नाही आमच्याकडे पाऊस नाही ना. अजून
हा
सध्या पावसाचीच वाट बघतोय आम्ही.
हा ना पेरणी वगैरे कराव लागते आता
हम्म ते म ते पावसामुळे उशीरा होत चालली ना.
हो ना
पाऊस आला पाहिजे ओ.
हा पाऊस तर पाहिजेच ना आता पेरणीचे दिवस आहे. पेरणी लांबलय की तीन महिने तर अडचणी येते
याच्यामुळे थोडा पाऊस उशिरा होत जातो.
हम्म बाकी काय करता तुम्ही?
मी काय शेतीच करतो.
शेतीच करता का.
हो.
बर बर
तुम्ही काय करता शेती करता का?
आम्ही शेतीच करतो.
तुम्हाला
दहा एकरच आहे आम्हाला जास्त काय नाही गरीबच गाय आम्ही
बर बर दहा एकर गरिब झालेत का हो.
अ आहे कसाची जास्त नाही ना.
किती काय काय लावता तुम्ही शेतामध्ये मग?
हळद, सोयाबीन, कापूस वगैरा
हळद, सोयाबीन, कापूस बस.
हम्म गहू ज्वारी. आमची पीकही इकडचे समजा तुम्ही काय लावता? नाही नाही मका वगैरे काही नाही आमच्याकड
आम्ही अदरक, टोमॅटो कापूस, मक्का
हम्म कापूस लावत्यात सगळीकडे
बीन बाजरी
हा आमच्या इकडे बाजरी वगैरे काय नाही हळद जास्त लावत्यात.
हळद का? आमच्याकडे टोमॅटो टोमॅटो जास्त लावतात टोमॅटो आणि आदरक
नाही आमच्याकडे टोमॅटो वगैरे नाही पण सगळे जण ना हळदच लावत आले आतापर्यंत
अच्छा अच्छा
कारण आम्हाला जास्त शेती नसल्यामुळे आम्हाला ह हळदच परवडते ना
नाही शेती भरपूर आहेत वो दहा एकर म्हटल्या भरपूर आहे त्यांना
हा तरी पण समजा
आमच्याकडे दहा एकर नाही आमच्याकडे जवळपास म्हणजे काहीना तर एक एक दोन दोन एकर पण येतय. तुमच्याकड बरं आहे नसल्यापेक्षा तरी
म तुमच्या शेताला पा पा पाणी वगैरे असेल ना विहीर, बोर
त्याच्याशिवाय तर शेती होत नाही ना पाणी शि शेती कशी होईल?
हा आमच्या इकडे बोरला थोडा पाऊस पाणी कमी पडते नंतर
पण म्हणजे मे महिन्यामध्ये पाणी न असतो. बाकी मध्ये असत.
तर तेच प्रॉब्लेम आहेत सगळी कड पा-पाण्याचा प्रॉब्लेम येते नंतर.
हम्म ते पाण्यामुळ शेती थोडी रोखडली जाते नाही तर पाणी हे महत्त्वाचचे हे.
हा
आणि पाण्याशिवाय शेतीला महत्त्वच नाही.
तेेत आहेच पावस.
हो, पाऊस पाणी आपल्या विहिर विहिरीला असलेलं पाणी वगैरे. विरीचं पाणी पाऊस हे दोन त्याच्यावर डिपेंड सगस अस शेती त्याच्यावर डिपेंड असते ना.
हा सगळी शेती पा ह पावसावरच आहे ना अलंबून सगळं. आता पाऊस पा नाहीय नंतर पाऊस पडला, की मग सोयाबीन वगैरे सगळं दुष्काळीमध्ये जाते.
हो
त्याच्यामुळ लवकर पाऊस पडा. काही नाही. आमच काय बि. ए. झालेलं आहे.
हम्म.
बी. ए. झालंय का बी-टेक झालंय.
हम बीए झालय, बीटेक च करत हे सध्या.
अच्छा-अच्छा. चांगलंय-चांगलंय.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
आम्ही इंजिनिअरिंग करत होतो
हम्म
सेकंड इयर आता कम्प्लेट होत आलय, आमच चौथं सेम चे पेपर द्यायचेत आम्हाला.
हा आम्ही पण बी. ए. झालेलं आता, बी. टे टिकत करते.
अच्छा अच्छा तुम्हाला पर्यावरणाबद्दल काय वाटत.
पर्यावरणा बद्दल. काय आता समजा पावसाळात सगळं ठीकच आहे.
हम्म हम्म आपण ते मला असं वाटतय. प्रदूषण कमी क वेन नाईट आपण म्हणजे चार्जिंग गाड्यांचा उपयोग केला पाहिजे ग.
हा ना ते तर आहेच, पोल्युशन. खूप वाढते आणि मोठ्या मोठ्या सिटीमध्ये तर
हम्म त्या त्यामुळ चार्जिंग गाड्या जर वापरल्या तर म्हणलं प्रदूषण ही कमी होईल.
हा मला पण वाटतय पण आता सगळं इलेक्ट्रिक वगैरे निघायलत पहिलं काय नव्हत ना आता निघायल तर थोडं हा पे ट्रोल पण वाचल सगळ वाच
हम् पेट्रोल, डिझेल सगळं वा चेल आपल
आणि आता सध्या पेट्रोलचे भाव पण तुम्हाला माहती आहे, डिझेल पण बंद होत आलय
हम्म डिझेलही भरपूर भाव झाले, पेट्रोलचे पण झाले.
मागं पेट्रोल भेटत नव्हतं पण आता डिझेलचे थोडे
डिझेलच भेटत नाही, टाईमवर मिळत नाही. तरी आता जवळपास भेटायला लागलंय वाटत.
हा आता भेटायला लागलंय पण पंधरा-वीस दिवसा आधी खूप प्रॉब्लेम होती.
हम्म लाईन लावा लागत होते पहिले. खूप त्यावेेळेस तर मी खूप परेशान झालो होतो, शेती वगैरे काम तेव्हा ‌ऐन आले होते. ते त्यात पंधरा आणि त्याच्यामध्ये हे डिझेल भेटत नव्हतं.
हा तुमच्याकडे मोठे वाहन आहेत का?
हो टॅक्टर वगैरे आहेत ना
ह ट्रॅक्टर वगैरे समजा शेती
हम्म शेतीसाठी लागले त्याच्यामुळ म ते ते त्यावेेळेस तर डिजेल भेटत नव्हतं.
हा ना ते वीस पंचवीस पंचवीस दिवसाआधी तर खूपच हे होतं.
हम्म एक महिनाभर आपलं म्हणजे तेवढं पावकाळ झाली त्या जास्त मे महिन्यामध्ये
हा आमच्या इकड जिल्ह्यात पण पेट्रोल भेटलाच नाही समजा चार चार दिवस असं पहिलंच, सगळीकडे जाऊन आम्ही संभाजी नगरहून पण डिझेल आणलं होतं.
अच्छा अच्छा
हा तीन दिवस आधीच तिथ माणूस ठेवला होता.
हम्म हम्म.
तर त्याच्यामुळ तीन दिवस आधीच एका माणसाला ठेवलं होत तिथं
बर, बर. बरं तुमचं काम वगैरे आवरलेत मग.
हा काम वगैरे आवरलेत आता सध्या तर अजून पेरीनी थोडी राहिली, होऊन जाईन चार पाच दिवसात. पाऊस पडलाय नी का.
ह बाकी काय चालूहाईत.
बाकी काही नाही आता सगळं समजा आता काय कॉलेज वगैरे करायचं.
आता पाऊस पडल्यावर शेती लागवड वगैरे करावी लागेल ना तुम्हाला.
हां.
मग, तोपर्यंत पेपर वगैरे, पेपर वगैरे झाले, असेल तुमचे.
नाही नाही आमचे पेपर वगैरे नाही झाले अजून. सतरा तारीखला लास्ट पे सतरा, तेवीस. सव्वीस पर्यंत समजेल.
अच्छा, अच्छा. मग नंतर गावाकडेच.
हा गावाकडे मग पेरणी वगैरे करून यायची.
हो पेरणी झाली की मग थोडं निवांता असाल, फिरायला जायचं मग तेव्हा.
हा मग पुणेला जायचंय रायगडला.
अच्छा, अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांचं.
हा, ते, हा.
जन्म झाले होता तिथं काय शिवनेरी वर झाला होता?
शिवनेरीवर झालेला होता ना.
शिनेरीला जन्म झाला होता, आणि तिथं राज्याभिषेक झाला होता फक्त.
हो.
बर चालतय करू मग कॉल नंतर.
हां ठीक आहे ठीक आहे.
ठीक आहे.